हॅलो
हॅलो
हॅलो आवाज येतोय का माझा
हॅलो
हॅ आवाज येतोय काय?
अ हॅलो आरा हा बोला की आवाज यायलागलाय आवाज येत नाही आहे तुमचा
आवाज येत नाही आहेय येतय काय?
हा आत्ता येतोय बोला. हो हो
मग काय करायलायसा.
काय नाय बसलोय.
हम् तुमच्या मुलगीचा आवाज जरा लई आलाय हो. आह आगाव आहे का, आगाव आहे का जरा ती
हॅलो हा हॅलो
हॅलो.
टाकलाय, फ्लाय मोडला जाय आणि परत कर. फ्लाईट मोडला टाक आणि परत कर ग ह.
नॉर्मल असंच बोलूया, आता हाच आता असंच बोलू या. ठेवा नंतरचा करतो मग. हॅलो.
हा बोल.
हम्म मग काय करायल्यास?
हम्
हॅलो.
हॅलो.
हॅलो.
हा बोल की
आवाज यालाय का नाही?
आवाज यालाय सो, ही दंगा करालीया ग लई भयानक
आग मग प हे कर की तिला
हा.
गप कर कि तीला
अगे गप्प केलो की, कीती गप करायच? चावाय लागली हाताला आलिकडच
हम्म हम्म मग तिला जरा गोष्टीची पुस्त क आणून द्यायची, म्हणजे त्यात चित्रबित्र असत्यात बघायला.
आणल्यावर फाडून टाकल सगळपाक.
हम्म परत ते ए बी एबीसीडीच वगैरे मेशो वरन मागवलेलं ते कुठे गेलं?
ह मेशोवर न मागवलेलं. हाय कि, त्यातलं फक्त ते हेज राहिलय बघ. काय ग! ते एक दोन तीन अकरा पर्यंत हाय आणि तिथनं चिन्ह हाय.
हा हा. हा.
क बाकी कुठ टाकली तिलाच माहिती, म्हणत कसलं वाईट चावलं बघ, हात फुगला सार सार
हम्म म तेच हा म तीला दे ते. खेळायला वगेरे हुं. शाळेत तिला, आता शाळेच बघा तिज आता काहीतरी
आग अजून लहान हाय ती.
अगं आतापासनच सवय लागत्या, हो आतापासन काजल माहिती हाय न्हव कशी सांगाल ती, अडीच वर्षात घातल्या तिन
आग मग तिही जाऊन बसत्यात ती, शाळेत व्यवस्थित शिकवत्यात नाई, इथल्या शाळेत व्यवस्थित शिकव वत नाहीत बाळ.
मग कसे जाऊन बसल ती? कावत्यात वगैरे मग ती भीती या शाळेला
इंग्लिश मिडयम.
गावातच हाय की, गावाय कशाला पाहिेजे.
जायचं म.
एवढ्या लांब.
व्हय व्हय जायाचं, हा हा व्हय व्हय तिच्या् शाळेसाठी जायला पाहिजेच की तेवढ्या लांब आनी हेे त. होय, तेवढ्या लांब हे, ते करून काय चालणार हाय? शाळा
व्हय व्हय.
हम्म आता ताई जात नाहीत, तेवढ्या लांब जातात त्या. मेन रोड हायवे मेन क्रॉस करून त्याच्या पुढं आणि चालत जातात.
हम् हम्.
एक एक दीड किलोमीटर जातात त्यानी चालत हितंन.
वय.
म तिथनं सोडून आणायचं लगेच. सकाळी उठ सकाळी जायचं त्याला सोडायला. आणि सोडून परत यायचं त्यांनी सोडून येतात लगेज नंतर तेना आणि मग पाहुणे दोन ला जात्यात. मग त्याला घेऊन हा मग त्याला घेऊन आणि यायचं मग
हम् हम.
चांगली आहे ती शाळा पाच पाच हजार रुपये फी आहे प्ले ग्रुपला. पुस्तक वगैरे देत्यात त्यांनी. बाकी सगळं आपलं, हा.
अभ्यास करतोय.
करतोय की आता म्हणजे, म्हणजे घरात हो तवा काय एवढं काय हे करत नव्हता.
हम्.
आता करतोय की स्टँडिंग लाईन काढतोय सरळ रेषा.
हा हा.
स्लीपिंग आ स्लीपिंग लाईन म्हणजे आडविरेशा झोपलेली लाईन, ती काढ तोय प्रॉपर म्हणजे असं काढतोय परत आपलं गाणं म्हणतोय काय ते जॉनी जॉनी येस पप्पा. शाळेत शिकवलय त्यांच्या. परत यो दर शनिवारचा योगा घेतात योगा करतोय.
घरात आल्या.
हा दाखवतय सगळं करून, हम्म. मग तेचं आतापासूनच कसं हे लागतय म्हणजे आता तिज अ बड्डे पण झाले नाव आता तिजा मग आता पुढच्याच वर्षी की आता झाले की ऍडमिशन.
वय.
पुढच्या वर्षी खरी इंग्लिश मिडियम ला स घाल तीला.
होय इंग्लिश मीडियम ला घालायचाय. बाजूनच करायला जालणार हाय ग आता जाते की आम्ही पुढच्या वर्षी तिकडं त्या
आता एवढं ते पाच सहा महिने कसं काढायचं. माझकडे गेल्यावर घालणार घरापासन बा मला सोडून, आणायला पण येतय लगेच.
होय होय तिथच घाल मग म्हणजे कसं हम् आणयला पण
पाऊस यालाय काय ग तिकड.
होय होय पाऊस हाय की बाई लई हाय पाऊस.
हम्म, होय आता बघू.
पुढच्या वर्षी घाला मग तिला पण ब
होय नाही मग त्यांनी पण आता इंग्लिश मिडियम मध्ये पण नियम आहे नव बाळ चार वर्षात चालायचं म्हणून.
नाही नाही.
तीन वर्षात तीन वर्ष संपले ग्रुप चार वर्षात तीन वर्ष संपले ग्रुप चार वर्षाची अ प्ले ग्रुप ला आहे प्ले ग्रुपला.
प्ले ग्रुपला हाय त्यो?
हा, मग तेजी
कारण, आता त्याचा-चौ- त्याचा आता तिसरा बड्डे आला क नाय का चोथा? चौथा बड्डे आला, त्याचा ह हेच्याता ऑक्टोंबर ला का नोव्हेंबर ला.
पुढच्या महिन्यातचं हाय, की.
सप्टेंबर ला
हा सप्टेंबर ला.
म त्याला, की तिसरं सपून चौथ लागणार?
हा म्हणजे, तरी पण त्याला घातलं साडेतीन वर्षात घातलं त्याला.
हा हा.
मग आता तो प्ले ग्रुपला आहे, गं मग नर्सरी म अ जुनियर के जी म सिनियर के जी म फ़र्स्ट.
फस्ट ला अजून लय लांब, सातव्या वर्षात फस्ट ला.
हम्म!
तीन वर्ष बालवाडी आणि मग
हम म होय. म म आ
हा पोरगं काय करालय?
झोपलाय म्हणजे, प्या -उठलाय ग आत्ताचं.
हा हा.
पावसामुळं रेंज नाही हाय.
व्हय व्हय. फारफार सरळ येतयं, आणि जातयं.
हम सकाळ पसून तरी हाय
हम ह हा
सकाळ पसनं हाय म्हटलं, गं जास्तच. सकाळ पासून जास्तचं आहे, पाऊस.
हम.
हम्म! तेच म्हणलं म हम म चालतयं.
एक झाला, बाई माझा झिरोचं सेकंदाचा मघाशी.
आगं मग म-माझं पण तेच मागाशी झालंतं पहिल्यांदा तुला लाव लावणार होतो, पहिला तू लावून झाल्यावर, म मी लावणार होतो आणि कि किती झालततं, आधी नऊ झालततं बघितली.
हा आ आत्ता क काय आलतं म आता काय मला आलतं, की हा नंबर साठी हे झालेलं आहे, असं काही तरी आलतं पुढचं हे करा असं म्हण आलत. म त्याच्याव क्लिक केलो, तर मग झिरो सेकंदाचचं झालं सबमिट.
हा तेच सांगालोय, एक कॉल वेस्ट घात गा गेल्यावर म दुसरं व्यवस्थित येतात, म तसचं मगाशी पण झालं झालतं माझं पहिल्यांदा मी वेस्ट घालवलाय, एक ते माझ्या नंबरचा काँ मी तिथं असताना ते हे माझ्या नंबरचा ट्राय करून बघत नव्हतो वय तिथल्या तिथं लावून ठेवायचं म्हणून म तो वेस्ट गेला माझा नंबर आण म मी लावलो परत मग परत आणि मगाशी आणि तो अं बोलता बोलता कट एक झाला. एकशे एकवीस एक, अकरा शेकंदाचा तो एक वेस्ट गेला दोन गेलीत माझी
हम् माझा आत्ता गेला एक झिरो सेकंदाचा हम्म बरं बर चालतय बे वस्तीेत अजून आला नाही नव्ह त्यो हॅलो
नाही आला अजून इल नंतर
बर बरोबरच ठिवू काय म
हा ठेव